अगं मला आता मेसेज आलाय की?
कसला
वीस तारखेपर्यंत टास्क कंप्लीट कराव म्हणून.
होय मला पण आलाय. मी त्यांना केलोय मला फो अम टास्कच दिना सा तुम्ही.
. मी पण आता तेच वाचलो म आता मला पटापटा तेवढी एक हे दे नबरं व्हाट्सअपला तेवढं हे दे की नंबर
देते
कधी उद्या?
हा गं बाई आता बोल तरी आता हे
संध्याकाळी ते नव्हं संध्याकाळी किती वाजेपर्यंत असतेस जागी?
हे निवांत दहा अकरा पर्यंत असतोय बघ कधी पण कर.
ह म्हणजे आ मी येते ना तेच म्हणाल दोघी मिळून तेवढं करू या गं. आता हे माझा आता हा तिसरा
गरुडा हाय गुरुड हा.
आणि संध्याकाळ आणि दोन करतो. तू एक दोन कर संध्याकाळी. म उद्या सकाळी आणि एक नंबर, नंबरवरनं तुला परत दोन कॉल करतो, म तू मला दोन कॉल कर.
चालतं असं करून लवकर होऊ द्या होय बाई. आय कारण ते पुढं ट्रान्स्क्रिप्शन आहे का नी
हां.
ते सोप्प्य बघ ब नुसतं वाचायचं आहे रेकॉर्ड करायचं असतंय आणि पाठवायचं असतंय ते होतंय पटपट.
काय, कसलं रेकॉर्ड करायचं असतं ते काय?
स्टोरी देत्यात ते.
देत्यात काय?
टोरी देतात आणि आता ऑडिओ कॉल आपण जे हे बोललोय की नाही असं सगळ्यांचं कॉल येणार आता कोण-कोण, काय-काय बोललंय ऐईक होते आपलं पण जाणार दुसऱ्यांना.
आई शप्पथ, कसं वाटतेय रे?
बघ की आपण काय-काय बोलून हसलेलं हि ही टाईप करायचं क नाही.
मग त्याच्यावरनं तेनी हे काढत्यात ना? म्हणजे कि केलेली बोललो, परत त्याच्यावर ना एक एक मिनिटाचं करून मग एका मिनिटाला दहा रुपये काय तर वाटतत ना.
होय.
टास्क येतेत म त्याच्यावरनं मला कळालं कसं करायचं असतेय ती.
हां.
अशे किती कॉलं म्हणजे असं किती टास्क असतात वेगवेगळं, म्हणजे आता हे कॉल रे कॉर्डिंगचा एक झाला आणि ते ट्रान्सेक्शनचा म्हणजेच ते एक असे दोनच येतात काय? कान आणि वेगवेगळे असतात काय?
वेगळे पण असतात की.
होय.
हां. पण तुझ्याकडे आत्ता किती नंबर आहेत?
मी ए मी हे करत नाही सगळं.
हां?
ते आत्ता नंबरं घेतळे होते. मम्मी आणि मी दोघीच करत होतो. म्हणजे ती तिच्या - वरून करत होती. आणि मी माज्या. ते आता - फोन फ्रेंड साठी सगळ्यांचं नंबर घ्यायला लागलात.
होय.
नाही तर कोणाचं नव्हतं. मम्मी करत होती नि मी माझं करत होतो.
होय.
आता या फोन, कोणाला फोन करायचा? कोणाला कोणाच्या पाया पडायच्या असं बाहेरच्यांच्या.
होय बाई. सारखं आणि ते बी बिझी असणार.
असणार तेच. की मग घरातच आहेत. म्हणून म समर्थचं आणि भाऊचं दोघांचंच तेवढं घेतलंय.
दोघांचय काय? म्हणजे माझं बघ. आता तुझं पाच होत्यात- तुझ्या मम्मीचं पाच होत्यात आणि भावाच्या फोनवरनं पाच होत्यात. म्हणजे माझं पंधरा होतात काय?
हा आणि मावशीचं एक आणि राणीमॉमचं एक एक दोन मावशीचं एक.
हां.
त्यांना सांगतो की हे करायला.
हम्म. त्यात खरं काय बोलायचं त्यांच्या संग?
त्यांच्या संग बोलू नकोस. मीच करतो गण-
त्याच्यावरन येते काय करायला? म्हणजे येत्यात त्यांनी येत्यात का इथं तुझ्या इथं?
व्हय इथंच असत्यात. मोबाईल घेतो मी कर-
पंधरा, वीस, पंचवीस आणि पाचंच कुठं तरी बघायला पाहिजे. म आणि माझ्याकडं बघ दोन आहेत अकाऊंट. एक सासूबाईचा तुला दिलाय ब नंबर. तो एक हे आणि माझा एक हे.
आणि तुमच्या पप्पांचा पण केलास की.
नाही पप्पांचं डिलीट केलं ते. पप्पांना घ्यायला लावले.
परत ओ टी पी द्या म्हणायचं नुसतं.
माझं कसं झालं माहितीय काय? अ त्याच्यावर दोन पेक्षा जास्त काहीतर हे नाहीत ना? अकाउंट काढायचे नाही.
होय नाही.
हा मग त्याच्यामुळं मी ह्यांच घ्यायला लावल ग ह्यांच्यात.
त्यांच्या मोबाईल मधनंच करायचं ग.
त्यांच्या मोबाईलमध्ये घेऊन देत नाहीत ग ऍप. त्यांचं लगेच हँग पडतय मोबाईल.
हं. करायचं नी डिलीट करायचं म.
त्यांनी कुठलंच ऍप घेत नाहीत. माझं तर सगळं ढीगवाला घेऊन ठेवल्यात. त्यांचं सगळं.
हवे पाऊस आलाय बघ.
पाऊस यायलाय? आई शबत सांग थांब बाई बघतो, ए नाही गं आमच्याकडं
आमच्याकडे आलाय, आमच्याकडे आलाय म्हणजी तुमच्याकडं आलाच पाहिजे असं नाही ना.
ते पण हायस तरी पण बघितलं ग कपडे भि
नाही आम आम्ही घातलीच नाही आम्ही सगळी इकडं वरती घालते.
आमचे पण सासू आता काढून गेली सोडू अ ह, काय आणि काय म्हणतीस?
निवांत
हम्म, मग कुठली तरी रेसिपी सांग मग आता तू? काय करतेस? हा हा हा....
असं सांगता नाही बाई येत, करता येतंय. काल साड्या आणल्या बघ दिव्या आम्ही.
कसली?
अअअं, कसल्यात सांगू काय काठा पदराच्या, त्याच नाव काय हाय?
सुमित
बोमकल सतीं नाही पाठुकले
पाठव प्लिज येत ना व्हय
साड्या मस्त हेत ग दिव्या घेणार असशील तर घेजा, तीनशे पंचवीस ला.
हा ते सेल ला
सेल लागला आणि सेल सारख्या साड्या पण आहेत, कापड एक नंबर आहे बघ.
होय,
मम्मीनं घेतल्या ती आठशे, आठशे नव्याण्व नवं आठशे नव्या्णवची घेतल्या. खरं तर तीनशे पंचवीसच पण कापडनं ते भारी आहेत बघ.
म्हणजे काटा पदराच्या आहेत का रोज नेसायचे?
काठापदराच्या पण आहेत, रोजनेसाच्या पण आहेत.
होय.
कलांजली पण आहे, खरं ते डुप्लिकेट आहे, कलांजली ओरिजिनल नाही आहे. म्हणजे कलांजली
ओरिजनल पाहिजे कलांजली, घ्याला -घ्याय ते मला सोड, खर ते सगळं ते वेगळंच मी पण सुमित बरोबर बघितलेलो खर जरा वेगळा होता मग मी काही घेईना
नको बाई. आदी घेतलो एकदा फसलो. कापड बघकी, हे झालत डॅमेज झालत, ब मी नीट उघडून बघ की सगळी.
अ कसलं क कुठली घेतलेलीस कलांजली?
नाही कालांजली नाही घेतली, साधीच घेतलेलो ते मम्मीला ह्याला ग
हा हा हा हा, त्याला घेतलेलीस काय. मी पण क नाय साधी घेत लेलो काय, खरं ते बघायला गेलतो सोडं तिथं. सुमित मध्ये, खरं एवढ्या खास नव्हत्या साड्या, मग पाटुकल्याच्यात गेलेलो.
हम्म तेच की, सुमित मधलं नाही एवढं ह हम्म, थांब बघु म
म्हनलीस तर, भारी असतात बघ सुमित मध्ये.
ह इकडे जरा
ती माझी वटपौर्णिमेची तिथनच घेतलीय बाग सुमित मधन सगळ्यां आवडली ती साडी.
हा ती चांगले आहे सोड ब्लाऊज पण चांगलं शिवले त्यावर.
होय खरं बाई ढिलाच बसाय लागलय अजून आवळ करुण आणायचं आहे होय त्याला. पिना लाऊन घातलेलं त्या दिवशी पण.
घालायचं असेल त्या दिशा अवा या हे करायचं होतं की म्हणायचं.
व्होय तशी दोन ब्लाउज आहेत ते वाढदिवसा दिवशी पण साडी नेस
तुझं तु करतीच नव्ह?
करतेय खर मी नेवे बसत मशनीवर.
हम्म.
ज्यांनी, ज्यांनी शिवून दिलात त्यांच्याकडनच गेलेलं परवडते ग. आपण करायला गेलं की दुसरच काय तर हून बसायचं.
तिथलं जरा काप मम्मी ते. अर्धीच कापायच, काय घ्यायच? साडी एक नंबर आहे बघ.
होय, फोटो पाठव की नंतर.
पाठवते. आणि मी मला पण घेतला ऑरगेनजा.
पाठवतो पण बुक कशी घेतलीस?
माझ्या जवळ नाहीये माऊशी जावळ ठेवले ब्लाऊज ते शिवन एकदमच सगळं करून दे म्हणतोय तिला.
हा हा मी पण माझ्या मम्मीकडन पण साड्या आली की नाही सगळं परकर सकट येत्या बघ.
होय बाये.
खरंच की आणि म्या आणायला गेलो की साडी एकदा आणायला जाते, एकदा ब्लाऊज शिवायचं. असं एक, एक करायला लागते मम्मी कडनं आलं की सगळे एकदम येते मटेरियल. आता बगुया साड्या घे हे साग गेलो की नाही दोन, तीन साड्या असं घेऊ वाडते बाई. हे घेऊ काय ते घेऊ कळत नाही. हे घेऊ काय ते घेऊ कळत नाहीत सगळं पाहिजेच वाटते. म्हणून जायला बघत नाही. होय कट व्हाय लागलाय तुझा पण व्हायला लागलाय.
हॅलो.
हा बोल. हॅलो.
हा बोल की.
हॅलो हा तेच म्हणलं ग साड्या हा बघातला गेल की हा आला, आला साड्या बघायला गेल घेऊच वाटतात बघुन
होय.
मग म आता जायचं आता ह्याला गणपतीतच
गणपतीला.
गौर, गणपतीला हा आणून ठेवायचा. बघायचं आता.
तुमचं दोन असतेत काय एकच आहे.
काय ते?
गौरी
एकच आहे.
शंकर पार्वती आहे काय गौरी आहे नुसती.
नुसतं गौर आहे. ते पण अ, साधीच आहे काय नाही आहे त्याला. नुसतं नारळ आणि कळशी ठेवतात. हा कळशीतच हाय आमची मम्मी करत्या बघं, गवर.
हा.
तिजी पण नुसता गवरच हाय, त्याला साडी तेन गंगा गवर.
आमच्यात पण साडी नेसवायला लागत्या हो, गंगागवर‌ आहेत.
होय.
मी म्हणतोय गणपतीत य आमच्यात भारी असतेय बघायला. तुमचं काय पाच दिवस सोडून झाल्यावर आलीस तरी चालते. तर गंगागौरी बघायच असतील त्याच्या आतच यावं लागल.
होय कितव्या दिवस, सोडतात गंगागवर, पाचव्या दिवशीच ना. हा गंगा तेवढी काढताय ना गंगा
होय गणपती ठेवते.
हा गवर गौरीच्या दुसऱ्या दिवशी येतो की. सजवत-सजवतात ना त्या दिवशी रात्री.
होय साजवतात ना.
आणलेल्या दिवशी सजवतात रात्री, मग दुसऱ्या दिवशी येऊन जातो. दुपारी करत्या काय आमची मम्मी गवर आणलेल्या म्हणजे गवर नुसता आणून ठेवल्यावर त्या दिवशी रात्री बारा वाजल्यापासून करतात.
नाही आम्ही दुपारीच सजवते म्हणजे आता समज तीन आता ते खाली तेन खेळायचं तेन असते, करून आल्यावर चार पाच पर्यंत सजवतोय.
हां.
आणि मग तेन पूजा तेन करतोय.
होय.
दोनच दिवस असते नई पूजा करायचं मग दुसऱ्या दिवशी नैवेद्य. काय?
वंसा.
होय वंसा तीन पूजायला लागतंय होय.
आमच्यात पण हाय बाई.
सगळं आहे बाई आमच्यात.
आमच्यात पण वंसा आहे मम्मीचं पाच, माझं पाच असं पूजायला लागतंय.
होय आमच पण पाचच आहेत होय कनी मम्मी पाच काय सात आहेत.
पाच पाचच काय असतात वाटतं.
पाचच असत्यात काय.
पाचच असत्यात.
पाचच असत्यात. असूदे की दिव्या तुला माहित आहे आम्हाला माहित नाहीये.
मी पण पण पहिल्यांदा म्हणजे मम्मीकडं होतो गं, खरं एवढं लक्ष देत नव्हतो मी
मी पण आता एवढं लक्ष देत नाही बे वंसाकडतन का आपल्याला काही तेच घेण देनच नाही नि
घेणारच नव्हतो गं, मम्मीकडे होतं कणी तवा एक वर्ष होतं ना मी म तवा मी म्हणजे पुजलेली सोड, खरं मला कशाला एवढं विचारू तिला हे